हॅलो!
हा, येते काय आवाज.
हा. येऊन राहिला बोला. हा मिलं हाव ना, मी बराच वेळची ट्राय करून राहिली होती. पण, ती मलाही तसंच येत होता.
हाव ना, त्या सौंदाळ्याच्या काकू चा आला होता आत्ताच मले कॉल.
दस मले कॉल. हाव काय?
त्यासाठी मी. हा काय? माहिती कोणत्या? काकू बोलल्या त्या.
हाव.. काय?
हं.. मुळेच. मी आताच, त्या राधिका काकूला लावला होता. हा. इंगळे आहेत ते इंगळे.
हम्म.. हाव बस, आत्ताच झाले जेवण.
बाळ झोपला का? काय?
हा. झोपला तो हम्म. तुमचे झाले जेवणं.
हो. आमचे ही झाले जेवणं.
हमं. हमं.
किती वेळचा ट्राय करून राहिलो. दुपारपासन आता नेटवर्क आला मी वर आली डायरेक्ट.
अरे! ते नाही का? ते ब्लॉक करून ठेवले ते ना.
हाव काय? मी तेच तर म्हणून राहिली. या बाई न ब्लॉक केलं तरी, ही बाई म्हणे नाही काय? ब्लॉक करतो, करतो..
ते म्हणते की, ओळखीच्या सोबतच बोला, बाकीच्या सोबत बोलू नका.
हम्म. काही होत नाही. सगळे बोलू राहिले.
हाव ना काय? सुती बोललं तर, बरी ओळख होती. नवीन नवीन अनुभव येतात, कोण बाई कशी बोलते.
तानापूरच्या, ताईसोबत तीन कॉल झाले माले.
हा. मी केले ना माझी चालू आहे. सोंदळा, दानापूर दोन तीन बापरे! खूप लावली मी तो पासा
हुंम अन त्या मी त्याचे उचलले त्यानं माझे उचलले. त्या ताई. म्हणत बाई काही. हे वाया वारखेडच्या हायेत म्हणे, माये कॉल घेतात म्हणे, पण लागे मी इथून लावते तर उचलतच नाही.
हावू काय? काही नाही ते बाया अशाच आहेत. मगाशी की नाही मी कॉल केला अन, त्या बाईला अंती बाई म्हणजे, दानापुरचीच होती नाही का हा दे होती. तर, तिचं सरनेम. बरं तिला तिचा कॉल रिसीव्ह केला. मी बोलली किती वेळ आणि मग तिला म्हटलं माझं. चलच होत म्हणे रेंजस नाहीे, उचललंच नाही झालं गेलं माझं कॉल ही वाया गेला.
तसंच, हाय बाईच पद्धतशीर करायचे नाही. नाहीतर मग बोलूच नये.
नाही, असंच आहे ते माझे बरेच गेले ना, वाया गेले. पण,
आमचे लय सहा सात गेले आमचे घर तिच्या घरीच गेले वाया. तिकडले ते गुड्डी आहे कणी तिचे आणि मायाच गेले वाया.
हो का, मी तर केला त्यांना कॉल त्या गुड्डुताईचे झाले का पूर्ण.
झाले तिचे पूर्ण झाले.
हा मग मी केला दोन तीन वेळा कॉल पण, त्यांनी रिसीव्ह नाही केला.
नाही तिचे झाले पूर्ण तीस झाले, दुपारीच झाले तिचे.
होव का, आलं का पेमेंट.
पेमेंट काय एकशे पन्नास रुपये दाखवू राहिल, तिला आता डबल नाही विचारलं मी तिला कॉल झाल्यावर.
हाव काय. एकशे पन्नास हाव काय.
म्हणजे ते दोन तीन आले होते की नाही, मनात प्रश्न ते सोडवले त्याचे हाय म्हणतात ते.
होव काय, दोन तीन क्वेश्चन.
हे होते ना, गुगल मॅपच होत या. गुगल मॅप गुगल सर्च आणि लगे, एक फसवणुकीचा प्रकार होता.
मला तर आलंय नाही ते,
मी आहे की नाही मला हे येत नव्हतं तर, मी बसलीच ते हे करत रिफ्रेश करत रिफ्रेश करत. मंग आले ते,
हावं काय तेच तर म्हटलं हे, टास्क संपल्यानंतर येते ना ते.
ते मग हा हे टास्क संपल्यानंतर पण मी, हा टास्क पुरे होवू दिला आणि माझ्यातल हे काही. येऊन नाही राहायले गळ्या फोन लागून नाही राहिले, मी बसले करत तर मग आले ते दोन तीन आले.
होव काय असं आहे ना ते, तेच तर म्हटलं तुम्हाला एवढ्या लवकर कसं काय पेमेंट आलं गड्या.
ते झाले माय कप्लीट, आणि हे कॉलच राहालत.
हा ते केलं की, येते पेमेंट.
हा ते झाले त्याचं तर त्याच आलं एकशे त्र्याण्णव रुपये आणि याचा फोन तर राहे.
हा कॉल च राहिलं, आणि कॉल पूर्ण झाल्यावर येईल ना.
हा कॉल पूर्ण झाल्यावर दिशील, म्हणते कॉलचं पेमेंट.
हाव, जिल्हा गुजला चालते काय? शिल्लक कसं उचलता हा ना, ऑप्शनच नाहीय कुठ उचलताय.
काम हा काम दाखवून ते, ते आधीच की तुमचे कार्य झाले म्हणते.
हां.
तुमचं कार्य झालं.
ते हे ऍप तर असं करतेय म्हणजे, हा हो अनेक वेळा कॉल लावला, आणि तिन जर रिसीव्ह नाही केला की, तो कॉल ही वाया जाते. आता तिला परत लावा लागला पाहिजे. हा ना उचलला नाही तर, तिला लागत नाही परत नाही लागत नाही.
नाही लागत नाही. अनलागे हे दाखवते बन दाखवते.
हावं झिरोज होन जाते आपला डायरेक्ट.
हम्.
तुझ झाले जेवण.
दोघीचे घरचं हा, आमचे जेवण झाले सगळे झोपले खाली. मी त्या काकूचा कॉलला, तर म्हटलं थांबा आता माझा मुलगा झुपला मी वर जाऊन पाहतो. डारेक्ट वर आली मी तर आता नेटवर्क आलं, घरात काही नेट नाही आमचं काहीच चालत नाही.
हा ना, घरात रेंजच नाही येत आम्हीच इकडे आहो, खाली हॉलमध्ये इकडे.
होव ना.
हम्म.
आमच्या घरात तिकडून नाही येत नाही, नवीन घर उच्च झालं तरी त्याच्यात काहीच नाही ये.
होव काय नाही इकडे खाली येती रेंज हो.
अ लगे इकडे दरवाज्यात उभी राहिली, तर म्हणे तुमचं हेच दाखवय त्रुटी दाखवय.
हाव काय आमचंच तिइकडे, घराच्या मागं रेंजेते तिकडे समोर येतच नाही.
नाही ना.
हम्म हम्म, इकडे हाव आम्ही शेवटी मागून हॉलमध्ये.
तुमचे झाले जेवण सगळ्याचे.
हा आमचे झाले जेवण, कशाची केली भाजी.
भाजी काय काही हे आधी जेवायला गेले तर तिकळली आणली होती. काही वड्या काही भेंडी.
हो काय.
हम्म त्याला भिंडी नाही आवळी ते नवळे.
ह..
हम्म.
आबाला आवडत नाही भिंडीची भाजी मग, आबासाठी वड्या केल्या होत्या.
हो का.
हम. तुम्ही कशाची केली.
आम्ही खिचडी केली आज.
हाव काय आज कॉल साठी, खिचडीत टाकली काय.
कॉल साठी नी टाकली, पण काम चालू होती आमची. साफ सफाई हम्म, आज बाबा. हेनी आहेत ना तर मग काय, सकाळी हे जेवायला गेल ते मग जास्त भुकही नव्हती मग खिचडीच.
हा होना.
तशी आमच्या इथे खिचडी जास्तच असते, आम्हाला सगळेला आवडते खिचडी.
आमच्या घरी आवडत नाही. आमच्या आत्याला आवडत नाही याच्या बाबाला आवडत नाही.
हांव काय. आमच्या घरी तर आम्हाला आवडते, आम्ही तर अजून टाकतो चालूच असते.
थंडीची आबाले थंडी जण ते खात. नाही खिचडी मग आम्ही दोघो देर भाऊ जही असते. हातपाय अकडतात. तेचे.
हो थंडीच होतेच तस. कचही ना कोणाचं पूर्ण करते कोणाचं काही.
अ आम्ही त्यासाठी दडभार आम्हाला, शिल्लक खातात टाकत अस त्याचा स्वयंपाक झाल्या.
ह ना ना.
मंगेशलान मला आवडते कोण ते काही बाकीच्याला आवडत नाही, मग ते दोन दोन आयटम करायला जिवार येतात भाजी. पोळी करा.
हा ते खीचिडीकराची वरती.
हम्. त्याच्यात बाबू शाळेत जाऊन राहिला. बाब तू इतक जीववर राहिल, होमवर्क करा होमवर्क साठी म्हणती मी शाळेतच जात नाही.
हो का कोण कुठल्या क्लासला टाकला आता.
तो दुसरीत गेला आता, वर खाली टाकले त्याले हम्म. मागच्या वर्षी गावात होता तो, आणि त्याचा काही औंध लागे नाही यंदा हि वर खेळले टाकलं.
कोणत्या शाळेत टाकलं काय.
सरस्वती मध्ये.
हो काय.
हम्म. ह आता मग त्यावेळी इतका रडला मग त्याच्या ज्यांना काही सुचे नाही काही कोणाचे म्हणजे मी ना लावली न कॉलन काहीच नाही म्हणे आई मी शाळेतच जात नाही आता कोणत्याच शाळेत जात अभ्यासही करत नाही. म्हणजे त्याच्या क्लासमध्ये कोणीच नाही, गावातलं एक आहे तिकडला. तर त्याला काही त्याची, ओळख नाही एवढी.
हा ना ना.
पहिल्या दिवशी तर म्हणे मी जातच नाही बाकीचे लेकर म्हणे फर्ट मध्ये मी सेकंड मध्ये हौ.
हा.
मी जात नाही म्हटलं त्याला एक गुळी मुडी लावली गेला तीन चार दिवस अन आता मग ते कि तुमचे पैसे जाऊ द्या आणि ते गेले तर वाया.
अ हं हं हं. लेकरला समजल्यावर असच आहे ते पहिलेच की नाही पहिले एका टाकल कि तिकडे चळव्याला लागते असंय ते.
हम्म त्या एक सोनाळ्याला होता आणि त पहिले के जी वन पर्यंत मग मागच्या अशी त्याला सोबत कर न्हत तर गावात टाकलं. आणि ते गावात टाकल्यावर त्यान काय केलं प पहिलीच ऍडमिशन करून घेतली त्याचं वय नव्हतं तरी बी.
हा ना न.
आता त्याला घोर झाला त्याचे सगळे मित्र फर्स्ट मध्ये आहेत आणि तो एक तस तू मध्ये गेला.
हा ना ना मग परत फर्ट स्टँडर्ड मध्ये टाकलं असत चाललं असताना उलट त्याचाही फायदा होती.
नाही ना चालत नाही ना ते ऍडमिशन आता.
हो काय?
ऑनलाईन झाला की नाही आता फर्स्ट मधै ते जर पेपर बी नाही दिले तरी सेकंड मध्ये जाते तो.
हो का?
हो नववी ला तसच आहे आपण म्हणजे
हा ते ग्रेडच असतात हो ना हो ना.
ते त्या पुढे ढकलत लागते आम्ही विचारलं होत नाही म्हणत ते मॅडम म्हण तुम्ही काही करा तो फर्स्ट मधे बसवला तुम्ही ना तरी तो पुढच्या अे तिसरीत दिसेल.
हा ना ना.
ऑनलाईन. तर मग त्याच्या जमत नाही जाऊ द्या तुम्ही घरी घ्या अभ्यास आणि त्याचं इकं लिणं जीवारी ते कि लिव्याला बसला की बस दोन
घरी लेकर ऐकत येत अभ्यास नाहीत करत.
नाही ते टीचरच म्हटलं ऐकत नाही.
हो काय?
काल गेली होती टीचर म्हणे ताई याच रायटिंग किती हे आहे म्हणे किती स्लो आहे म्हटलं काय करू आता तीन वर्ष झाले त्याले सांगू सांगू कावली शेवटी दुपारी मी लढत जाऊन तोही लढत
हो हं हं हं.
म शाळेत जात नाही बाई याला लिहिता नाही आलं तर कसं होईल नाही याच
हो ना नाही हळूहळू सवय होते एकदम नाही होत.
नाही रायटिंग इतकं मस्त आहे इतकं अक्षर मस्त आहे त्याचं पण लिहूनच जीवाला आहे ते. आणि मग ते टी चर अर्धा तास प्रेट असतात तरी अर्धा अर्धा तास शिकवलं की चालले जातात याचं काहीच लक्ष नाही राहत मग.
हा ना आता त्याला सध्या समजत नाही की नाही त्याला समजायला लागलं की तोच मग स्वःत अभ्यास करायला लागते.
हो ना पण काय माहित बाई आता तर म्हणते डायरेक्टच म्हणते शाळेत अजिबात नाही बॅग लपून ठेवली.
हा हं हं.
अ हं हं हं हं.
आपण जास्त केलं की मग आबाजी कला करतात बाई त्याला इतकं टेन्शन नको देऊ त. आतापासून तो जाईना शाळेत तो कोरीना
हा ना.
आपल्याला वाटते की बाबा हा दुसरीत गेला आहे. आले कधी नेले कधी?
हाव ना टेन्शन येतेच ना असं वाटतंय, यानं अभ्यास
मग आता नाही ना त्यात चा अभ्यास समोर समोर चालला, मग त्याला वाचता नाही ओ आई नाही आली. त्याला अक्षराची ओळख नाही झाली. त्याले तिसरीत जाऊन समजलं तर पाहिजे.
हो ना, एक मॅडमचंही ऐकत नाही.
नाही मॅडमच ऐकत नाही, मॅडम कितीबी त्याच्यासोबत बोलली, तर तो काहीच नाही करत.
हाव ना.
अदी गावातही होता मागच्या ववरची तर ते सरही तेच सांगत मग तही हा लिहतच नाही
हा ना ना. बरं तुम्ही लावता का तिकडून कॉल? हां, ठीक आहे हां. हाव झाले.